हा हॅलो, हा नमस्ते काय करताय तुम्ही. हा. बाकी काय? चाललंय.
काय? नाही बघा. पोरांचा अभ्यास चाललाय.
हो आता किती? हे एज्युकेशनचा लोड झालाय ना. पोरांना शाळे झाले चालू ना, आणि काय करणार.
स्कूल कॉलेज चालू झालेत, पावसामुळे सुट्ट्या होत्या. चार पाच दिवस पाऊस खूप पडत होता, ना इथे तर सुट्या होत्या.
अच्छा.
त्यांचं थोडस म्हणजे, अभ्यास घेणं गरजेचं आहे ना. मग पाऊस जर, थांबला नसता. ऑनलाइन घ्यायचं म्हणून चाललं होतं, तर ऑनलाईन शिक्षण कुठे पोरांना. जमणार आहे म्हणून, ते कुठे पोर अभ्यासाला. पुन्हा ते मोबाईल त्यांना, द्यावच लागणार आहे मुलांना.
हा ते आप.
आणि जे आणि ते मोबाईल घेतल्यावर, रीलल्स बघताय मूवी बघता येत. का इतर काही, गोष्टी बघत्यात. असं मिनटा, मिनिटाला जाऊन बघायला. आपल्याकडे तर कुठं? टाईम आहे. त्यांच्याकडे, त्यामुळे ते मोबाईल देणं पण. पोरांना चुकीच आहे मग मी, स्वतः त्यांच्या समोरच बसली आहे बघा. पोरांचं काय? चालां.
हा. तो माझा अजून लहान आहे. आत्ताच. शाळे वगैरे चालू झालं आहे. पण काय पावसामुळे ते, सगळ्यांचं काय डिस्टर्ब झालंय. हां.. आणि अभ्यासाठी. सांगितलं ना त्यांना जोर येते, खूपच जोर येते अभ्याससाठी तर. हम्म. काय करणार पण आता, काही आपल्याला तो करावाच लागत. हे की नाही हम्म. आणि म्हाग पण इेतकी ना काय करणार.
खूप महत्त्वाच आहे. खरंच आपण जोपर्यंत बसतं. नाही तोपर्यंत पोर पण बसत नाहीत, आणि ट्युशन ची फीज पाठवायच ट्युशनला म्हटलं तर. ट्यूशनची फीज स्कूलची जेवढी फीज आहेत ना, तेवढी ट्युशनची फीज आहे.
हा. ते सगळ्यांचाच धंदाच झालंय, सगळ्यांचा आता क्यूशनच.
की अ आणि कसं होतंय स्कूलचे टीचरच ट्युशन घेतायत, म्हणजे इथून पण इनकम. इकडून पण इन्कम त्याचं डब्बल. प्रॉफिट ह्या त्या लोकांच चाललंय, पैसा आमचा जातोय मेहनत करून. करून आमची एनर्जी जातेय, कुठं कुठं म्हणून आपण करणार कुठं. पैसा देणार इकडं पण द्यायचं, इथं पण द्यायचं. तेच जर शिक्षण तुम्ही स्कूलमध्ये चांगलं दिला, तर आम्हाला ट्युशनची गरज भासणारच नाहीये. स्कूल वा स्कूल टीचर्स. व्यवस्थित जर शिकवाय लागले तर, मग का पाठवायचं पोरांना ट्युशन मध्ये त्यांचा टाइम वेस्ट. आमचा टाईम वेस्ट, पोरांना पोरं. थकतात. असं जाऊन येईपर्यंत ट्युशनला जायला पंधरा, वीस मिनिट. यायला पंधरा वीस मिनिट तिथं, एक दोन तास आल्यावर पोरं काहीच करत नाहीत. हा. मम्मी ट्युशन मध्ये आमचा अभ्यास झालेला आहे. किती झालाय काय झालंय, आणि एकच टीचर अशी वीस. ती ट्यूडटला घेवून बसलेलं असते, आणि ती टिचर्सराना काय म्हणून. पोरांना काय म्हणून, शिकवणार आहे ती टीचर. जिथं तुम्ही स्कूलमध्ये काय. शिकवत नाही तर ट्यूशन मध्ये, तुम्ही काय शिकवण आहे तुम्ही फक्त. तुमंच इनकम चालू. जेवना साठी तुम्ही, ट्युशन चालू केलात का. आणि पोरांना तुम्ही, कम्प्युटर चे बुक्स. दिला पोरांना कितपत ज्ञान आहे. कम्प्युटरचं.
हां.
अं.. फक्त बुक्स आहे आणि ते रीड करा, आणि ए येझाम द्या तुम्ही. त्यांना कॉम्प्युटर हाताळायला केव्हा देणार आहात, आम्ही त्यासाठी सीआयटी बाहेर लावून त्याचा पण, खर्च आम्हीच करायचा. मग तुम्ही स्कूलवाले काय करताय?
करता हां.
ट्यूशन पण आम्हीच लावायचं, कम्प्युटरचं पण नॉलेज आम्हीच बाहेरून घ्यायचं आज. कुठल्या पोरांना नववी दहावीच्या पोरांना कुठल्या, पोरांना कॉम्प्युटर हाताळता येतो. हां ना मराठी. मराठी मिडियम ना, इंग्लिश मिडियम ना सेम इंग्लिश या कुठल्याही पोरांन. एम एस सी आय टी काहीच नॉलेज नाही ये, उगी ते कम्प्युटर म्हणून एक त्यांना बुक. बुक दिलं ते बुक तुम्ही ठेवायला, म्हणजे बॅगेत ओझं म्हणून देताय का.
हम्म.
ते शिकवा ना तुम्ही आम्हाला बाहेर, एम एसी आयटी हे पैसे घालून शिक पैशाची गरज नसावी, सहा सहा हजार आमचे ते वेस्ट जातयात. मग स्कूल फीस भरून पुन्हा पोरांना जर, एमएसीआयटी बाहेर लावावी लाग असेल तर, कम्प्युटर बुक चा काय? उपयोग.
हां तेच तर, ना हम्म.
शिकवाना कम्प्युटर म्हणा टायपिंग म्हणा, पोरांना शिकवा तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी किंवा. जॉबसाठी तुम्ही एससीआयटी कंपलसरी केलात, तर मग स्कूल मध्ये एससीआयटी किंवा कॉम्प्युट कॉम्प्युटरचं नॉलेज तुम्ही, का कंपल्सरी करत नाहीये. पोरांना तुम्ही शिकवा ना, एखादं पिरियड कमी. करा घ्या, सॅटरडेला घ्या किंवा, फ्रायडे सॅटरडे दोन दिवस तुमचं कॉम्प्युटरचं घ्याना.
पीटीचे युनिफॉर्म तुम्ही, कंपल्सरी करता पोरांना आमचा खर्च वाढत. युनिफॉर्म आणि शूज. कलर चेंज युनिफॉर्म तो वेगळा, पी टी चा वेगळा आणि हे शूज वेगळे ते, शूज वेगळे. पण तुम्ही पेटीमध्ये योगा काय घेता, स्पोर्ट्स काय म्हणून शिकवता. तुम्ही पोरांना. जेव्हा बघेल तेव्हा पोरांना तुम्ही, मॅथ्स सायन्स हिस्ट्री हे शिक त्यांना पेटीचे नॉलेज नाही किंवा, त्यांना खेळ अशी माहित नाही येत. घरात आलं तर ते पोरं मोबाईल घेऊन बसतात, बाहेरचे खेळ सुद्धा ते पोरं खेळत नाही येत. मग स्कूलमध्ये आम्ही फीस भरत कशाची फक्त कर्दमपट्टी आलं की पोरगं बुक काढतात. तात आणि लहायलाच चालू करतात कधी रीडिंग करताना पण आम्ही त्या पोरांना बघत नाहीये. हे असलं, शिक्षण काय उपयोगाचं मग.
हो बरोबर सांगा, माझं पण. ते झालंय आमच्यास्कूलमध्ये म्हणजे, वेगवेगळ शूज वगैर आता म्हणजे नॉर्मल. ड्रेस दोन आहे, परत ते आपले हे. येवरशी मोसम येईल ना, आपल्या थंडचा मोसम. तेच्यामध्ये तो, हां.. तो वेगळा. घ्या आणि बुक्स वगैरचे, तीन तीन हजार रुपये ते घ्या आणि नंतर पार्स ते जे तुम्ही. अ ते ऍक्टिव्हटीचे पर्सनल अजून द्या, मग काय काय करणार कलर. पेन्सिल वगैरे ते तुम आमचं तेन वेगळ, आज प्रॉक्स बुक वेगळं. बनवायचंय ये, आज तो बनवायचा. तो सगळं वेगळं, वेगळं म्हणजे काय आहे. म्हणजे एक माणूस कमवायला असेल. आणि खायला आणि, खर्चच आहे याचं, एक वेगळं.
हा किती खर्च करणार आहेत, एक पॅरेंट्स किती म्हणून खर्च करणार आहेत मग, तुम्ही थोडंफार तुम्ही. पण म्हणजे गव्हर्मेंट ला किंवा, म्हणजे स्कूल टीचर ला प्रिन्सिप त्यांना माझा एक प्रश्न आहे, आणि आम्ही तुम्हाला एवढी फीज देतोय. तुम्ही किती शिकवताय मगं. आम्ही तीस चाळीस पन्नास हजार आम्ही तुम्हाला देतोय, तर तुम्ही बाहेर आम्हाला म्हणजे ट्यूशन लावायची. ची ही गरजच का पडते, शिकवा ना तुम्ही मग तुमचे हात त्यांनी जर जमत नसेल तर, आम्ही मग ट्युशननीच पोरांना पास करू ना आम्ही. ट्युशनच लावू मग तुमच्या, स्कूलमध्ये यायची आमची काय गरज आहे. मग, मग तुम्ही आम्ही ट्युशन चं. कंपल्सरी करू मग, स्कूलची गरजच काय आहे आम्हाला. हेच त्यांच्या लक्षात यायला पाहिजे, टीचर यांना हा बाजार. करू नका पोरांच्या बाबतीत तरी निदान बाजार करू नका. तुम्ही पैशाचा तुम्ही स्वतः पैसे कमवा, तुम्ही स्वतः पैसे कमवायचे. च्या नादात पोरांचं आणि आमचं, पण नुकसान होतंय एकच व्यक्ती दिवस रात्र. त्र मेहनत करून, साठ हजार ते एक लाखापर्यंत. पेमेंट जरी असल तरी पण, दोन दोन पोरांच शिक्षण हे. जमत नाही आम्हाला शिकवायला मग, आम्ही काय करायच पोरांचं शिक क्षण थांबवायचं का घरात खाण पिन थांबवायचं, तुमच्यासाठी मग तुम्ही. थोडंसं पोरांकडे लक्ष द्या ना, टीचर लोकांना एक मी सांगू इच्छिते की. तुम्ही पोरांकडे पर्सनली लक्ष द्या तुमची स्व त्याची पोरं आहेत म्हणून, असं समजून शिकवाना त्यांना ट्युशनला बाहेर. द्यायची गरज भासणार नाही पैसा वेळ आणि त्या आमची मेहनत पूर्णपणे वाचेल.
हम्म त आपले सालचे पन्नास हजार आणि साठ
हा एवढीच फीज हा तेच एवढी फीज पुढं त्यांना भविष्यात कुठेतरी उपयोगाला येईल ना?
ना आणि आजकाल तर बघा मेडिकलमध्ये पण किती खर्च आहे हे की ना आपण नॉर्मलचा जो डॉक कडे पण गेले तर हा अ हे रिपोर्ट काढा आन ती रिपोर्ट काढा आन त्याच्यामध्येच घे हम्म.
काही नसते पोराला काही झालेलं नसतंय नुसतं ते झालं हे झालं म्हणून अशी एवढी भरमसाठ लिस्ट पोरा म्हणजे लिहून देतात ते टेस्ट हे टेस्ट किती टेस्ट करणार आहे. जर तुमच्या त्या साद्याशा गोळीनी जर आपलं लेकरू उठू म्हणजे व्यवस्थित होत असल तर तुम्ही थोडसा तुमचं पण इफोर्ट्स लावा ना तिथे. तुम्ही ना हेच डायरेक् ठ आम्ही एकदा आलो हा नाही कमी झाला चला सगळे लिस्ट चे लिहून देतात ते टेस्ट हे टेस्ट टेस्ट
हा तेच तर ना हम्म हम्म पण ए एज्युकेशन म खरं हाय ना सरकारला थोडसं हे अ घ्यायला पाहिजे एक्शन. तर काय कि आपल्याला थोडं बरं वाटेल हां हां.
हो ना आता गव्हर्नमेंटच्या पोरांच खूप म्हणजे लक्ष देत नाहीत. किंवा एज्युकेशन चांगलं नाही म्हणून आम्ही इंग्लिश मिडयममध्ये टाकतो. इंग्लिश मिडियमच्या पोरांची तर नुसती लुटमारच चाललेली आहे. मग काय करायचं आई वडिलांना दोघांना सुद्धा जॉब कराव लागतं एज्युकेशन ममुळं किंवा ह्या खर्च खूप वाढलाय ना त्यामुळे आई वडिलांना दोघांना सुद्धा जॉबला जावं लागतं पोरांकडे दुर्लक्ष होत्या.
हा आणि म नंतर आ आपण घरी नाही राहिलो की पोरे येऊन जाते आप पल्या म्हणजे पूर्ण दिवस
वाईट मार्गाला लागतात, हा मोबाईल, टी व्ही किंवा बाहेर तिकडे हिकडे फिर हे चालू होत मंग एकूण पोरांचच नुसकान आहे ह्यात.
हा हा आपल्याच पोरांचं नुकसान आहे काय करणार हम्म हम्म बरोबर सांगितलं.
आणखीत हा जॉईंट फॅमिली असेल तर घरात कुणी बघणार असेल तर चला एखाद्या वेळेस ठीक आहे पण कुणी पाहणारच नाहीये. तारांना घरात
अरे आजकालचे पोराण पण म हे इतकेय झालेय ना के म्हणजे कोणाचं ऐकत
नाही ऐकत, आजकालची पोरं पण ऐकत नाही. कारण आपण आपल्याकडे टाईमच नाही ना पोरांकडे बसून ते जेव्हा बोलत असतात ना तेव्हा आपल्याकडे टाईम नसतो आणि आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा ते ले लेकरां ऐकत नाहीत. मग त्यात त्यांची पण चूक नाही आहे ना ते जे लहान लेकरू आपल्याला काहीतरी बोलत असतं तेव्हा आपण रील क्रॉल करत असतो. हम्म मोठ्या झाल्यावर ते आपण जेव्हा म्हातारे होतो तेव्हा ते स्क्रॉल करत बसतात आपण त्यांच्या मागे लागतो. बोला बोला म्हणून म्हणजे आपण जे पीक पिकवतोय तेच पीक उगवतय ना म त्यांना बोलायचा प्रश्नच नाही ना आपलंच अनु कारण आपले पोरं करत असतात मग काय बोलायचं त्यांला आज ना उद्या पोरचं उल त्या बोलतील की त्यावेेळेस मी तुझ्या मागं लागत होतो तू मोबाईल बघत होती. आज मी मोबाईल बघते, तू माझ्या मागे लाग.
हो तेच ना हा ठीक आहे म नंतर आता जेवणची तयारी करायची सल्ला नंतर करूया हम्म हम्म. .